हॅलो.
हा तई.
हा आवाज येतोय ना.
हो, हो, ऐतोय, बोला.
काय, काय चाललंय.
लेय जास्त बाहेर आलेलो आहे थोडं तर बसलो होतो.
हो का नाही मी आता एक पिक्चरच बघतेय पिक्चर बघता बघताच फोन केलाय म्हणलं आठवण आ ली म्हणलं आता फोन करून विचाराव.
अच्छा कुठला मूवी बघताय तुम्ही.
मी आता ती म्हणजे खूप जुनाय आहे पिक्चर तो आता नाही का तो आपला हेचा आमिर खानचा. तो पिचर.
अच्छा आमिर खानचा कुठला.
थ्री हा तो पिक्चर बघतीय थ्री इडियट पिक्चर बघतीय.
अच्छा छान आहे तो म मी पण बघितलाय.
आणि नाही आमिर खान चे पिक्चर पण छान असतात बरर म्हणजे असे त्याची स्टोरी पण असती आणि घेण्यासारखं पण असतं त्याच्यातून.
हो हो हो मला लय ला आवडतो. तो एक त्यांचा आमिर खानचा मूवी आणि बरेच म्हणजे मूवी त्यांच्याशी स्टोरी रिलेट टेड स्टोरी खूप छान असते खरंच, दंगल वगैरे पण बघितलं ना. एक छान संदेश पण देतात ते मूवीज मधुण.
आणि त्या मुूवीज मधून खूप आपल्याला असं म्हणजे शिकण्यासारखं पण होतं ना.
हो.
आणि हिंदी मी ते म्हण हिंदी मराठी मुव्हीज असं बघायला पाहिजे इंग्लिश पण मुव्ही छान असतात बरं का त्यांच्या ऍक्शन तर ख तरनाक असत इंगलिश मूवीच्या.
हा स्टंट वगैरे छान असत तर
छान असत आणि ते रिअलमध्येध्ये शूटिंग असतं ना त्यांचं.
हम् हम्.
मराठी तुम्ही कुठ हो मराठी, हिंदी, इंग्लिश तीन्ही पण बघते मी पिक्चर.
अच्छा मी मराठी जरा कमी बघितलेत. पण हॉलिवूड आणि बॉलिवूडचे बघितलेत बरेच.
आणि ह्याचे इकडेे साऊथ चे वगैरे पिक्चर बघत का नाही ते पण ते चांगले असतात पण त्याच्यामध्ये जास्त फायटिंग वगैरे पण खूप असती स्टोरी असती.
हा हा ते जास्त ड्रमॅंटिक वाट तात मला पण असतात छान असतात.
असतात काय काय चांगले असतात पण काय काय सगळ्याच पूर्ण नाही का म्हण मारामारी त्या त्या ते आस जास्त प्रकार हायत.
तर त्यांची साऊथवाल्यांची मूवी.
हा ते हा त्या हॉररमध्ये कुठले? तो एक पिक्चर तो ह्याचा साऊथ मधला तो एकदम फेमस होता तो कुठला पिक्चर आहे तो. अ ती अ कंचना कंचना म्हणून नाही.
कंचना हा त्याचे बाकी पार्ट पण आले कंचना टू वगैरे.
कंचना टू कंचना थ्री पण वगैरे असं काहीतरी आहे ते भुताचा
हम्म.
आणि तुम्ही पिकच्चर कुठे म्हणजे भू ह्याचा ह्यला जाऊन बघता ब थिएटरला वगैरे जाऊन बघता का घरीच वगैरे बघता.
मी सगळे म्हणजे थिएटरला पण बघते काही जमलं तर घरी फोन व वगैरे.
सध्या नाही जॉबमुळे एवढं पॉस होत पण मग पहिले जेव्हा बॅचलर लाईफ मध्ये होते तेव्हा खूप बघितलेले.
आता कसं मॅरेज झाल्यापासून जरा वेळ कमी मिळतो. पण बघितल्या नाही, बर ह सिरीज पण बघ. सेमी सिरिज मला जास्त आवडायच्या.
हा नाही मी सिरीज नाही जास्त बघत.
हम्म हम् सिरीज पण छान असतात. एक पंचायत म्हणून आहे. रिसेंटली जो तीच बघितली मी. ती पण छान आहे एकदा बघा काय करा.
हा म्हणजे ती कशावरती म्हणजे? आणि
असं असते गाव, गावातलं राजकारण हिंदी सिरीज आहे. तर गाव आणि गावातल्या राजकारणावर आहे.
हा ठीक आहे. बघाल आणि ते कशावर आहे पण ती सिरीज?
ती मी ऍक्च्युअली ते थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वरन घेतली होती. प आय थिंक सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल तिला. अमेझॉन किंवा याचं.
हम्म अमेझॉन प्राईम?
हा अॅमेझॉन प्रईम किंवा हॉटस्टार.
हं. नाही, आम्ही शक्यतो असं टीव्हीवररच बघतो किंवा ह्यायला जातो पिक्चर वगैरे बघायला. आपल्या टॉकीज आमच्या इथं जवळ आहेत ना आणि. आणि आता आ आधी पिक्चरचे टायमिंग पण असायचे बारा ते तीन तीन ते सहा आता टायमिंग त्यांनी कमी केलेत.
नाही काही मूवीचे आता बने ना. नाही काही मुूवींचे आता पण जास्तच आता आम्ही द धुरंदर बघायला गेलो होतो ना. तर पूर्ण चार ते तासाचा मुव्ही होता तो.
नाही, हा पण तो जर एक सोडला पण आधी ते अडीच तासाचे वैगेरे झालेत ना आता?
हम्म हम्म.
धुरंधर तर चांगलेच आहे, म्हणजे त्याला स्टोरी वगैरे चांगल हाय तो हिट
हम्म त्याची गाणी मला फार आवडली म्युझिक एकदम जबरदस्त. थेटरला बघितलं तर खतरनाक होत.
नाही त्याची गाणी छानच आहेत. म्युझिक पण छान आहे.
हम्म.
आणि नाटक वगैरे बघता का नाही? नाटक वगैरे बघायला जातं क नाही?
नाटक बघण्याचा नाही योग आला बरं काय अजून.
नाटक पण छान हाय बघण्यासारखे असे रिअलमध्ये ते आपल्या समोर पात्र संध छान वाटतं नाटक पण.
हम्म हम्म. ते प्रिया बापटच सध्या एक आलं होतं. ऍडव्हटाईज येत होत. ते, झााली होती इच्छा पण काही योग नाही आला.
हा नाटक बघायला जाव छान वाटतं अस प्रत्यक्षात ते आपल्याला दिसतात पण. आणि जिथे जाऊन ते बघण्याची त्यांना प्रत्यक्ष चांगलं वाटतं,. म्हणजे आणि ते भेटतात वगैरे बोलतात. वगैरे पण ते आपल्याशी नाही का? म्हणजे आपण जर ते नाटक संपल्यानंतर आहे ना त्यांच्याशी बोलून वगैरे फोटो वगैरे काढून पण छान वाटतं त्यांच्या बरोबर.
हो. बघेल मी ट्राय करेल नक्कीच तुम्ही सजेशन दिलंय तर.
हा बघा बघा नाटक. पण बघण्यासारखे छान आहेत. आणि त्याच्यामध्ये कॉमेडी नाटक पण आहे छान हसून हसून खूप पोट म्हणजे खूप नाहीका सगळा ट्रेस जातो. खूप हसण्यासारखे नाटक आहेत आणि लहान मुलांचे वगैरे पण नाटक आहेत छान आहेत.
हम्म हम्म.
पिक्चर पण तसे छानच आहेत. म्हणा हिंदी मराठी इंग्लिश लहान मुलांवरती पण आहेत काय काय मराठी मध्ये, पण चांगलं आहेत म्हणजे सध्या आता कुठला आलंय मराठीचा काय माहितीय का मराठी, हिंदी कुठला
अ नाही मराठीचा एक काहीतरी एक हॉरर बघितला होता मी ट्रेलर मला नाव नाही आठवत बर का त्याच तु हा तुंबड टू आलाय का कोणता असशाच पण हॉरर होता तो
हा तो एक म्हणजे मी बघतीये म्हणजे पेपरला वगैरे येतं ते आता भरपूर पूर्व पे पिक्चरच्या ऍड वगैरे आहे
अच्छा तुंबाड बघितलाय का तुम्ही?
नाही नाही बघितला तो
छान आहे तो पण बघितलाय मी हॉरर आहे
म्हणजे कशावरती म्हणजे असं काय-
अ असंच ते एक म्हणजे हॉरर येतो जरा अ खजिना वगैरे असतो आणि तो मिळवायचा असेल तर मगं तिथे खूप स्ट्रगल कर करून जाव लागत कारण तिथं ते मगं जे म्हणजे घोस्ट असत ते जे भूत असतं ते तिथं खजिन्याच राखणदार टाईप असत असं अशी त्याची स्टोरी आहे पण छान आहे बघण्यासारख आणि त्यातन मगं मेसेज पण दिला त्यांनी कि जास्त लालच किती भयानक असू शकते म्हणजे थोडाफार प्रमाणात जो खजिना मिळत असतो तर लोकांना असं वाटतं की सगळ्या एकदाच काढून घ्यावा मगं ते त्याच्यासाठी स्ट्रगल करतात आणि एकाचा जीव जातो त्या सगळ्याचे ते भूत म्हणजे त्याला पकडतं अस स्टोरी आहे
चांगले आहेत म्हणजे आमच्या इथे पण असे चांगले हायत म्हणजे अ आणि आता ते गाण्यांचे वगरे पण कार्यक्रम आमच्या इथं आहेत आता नाइ का? ते आशा ताई वगरे ल लता ताई लता मंगेशकर वग रे तेच्यानवर तेच्यानवर त्याच्यावर ती पण येत ना असे कार्यक्रम भरतात. ते बेला हा बेला शेंडे वगरे नाइ का? पाशवं गायिका
हा हा.
ते अशा त्या अं आपल्या लता मंगेशकर आणि अजून कोण होऊन गेले ते पार्शवगायीक तेच्यावरती खूप छान छान असे गाणी वगरे असतात.
अच्छा. बेला शेटेच छाना छान आहेत गाणी
आणि आवाज पण छान हाय ना.
हो.
मग ती हो हो. गाणी वगरे ऐकायला आवडतात जास्त करून हिंदी
हा हा. मला पण आवडतं फार म्युझिक म्हणजे मी इव्हन घरात काम जरी करत असले ना. साईड ला मोबाईल वर जोरात गाणी असत त्याने मग
हा हा म मी पण तेच करते काम करता करता हिंदी गाणी ऐकत बस जे छान वाटत आणि काम पण पटपट होतं आणि ते गाण्यांवर लक्ष राहत काम नाइ क म्हणजे छान असं प्रसन्न राहत मन पण
हा हा. बाकी तुमचा मूवी संपला की चालूय अजून
कुठला नाई काय आता बघ जरा बघतीय बघत म्हणजे जरा हे लागली होती जाहिरात लागली होते मध्ये त्या जाहिरातीमुळेच नको वाटतय ना. मध्ये मध्ये ज्या ब्रेक मध्ये अ कंटाळा येतो मध्ये आपल्याल ती स्टोरी अशी रंगत आलेली असती आणि मध्येच अँड चालू होत्यात.
हं.
आणि ते पिक्चर घरी बघायचं म्हणजे घरात म्हणजे सारखे ऍड चालूचं असत्यात.
आणि घरात असलं की कोणतरी अचानक येणार किंवा म्हणजे कायतरी डिस्टर्बन्स पण असतो थेटरला जी मजा असते ती घरात नाइ येत.
आणि थेटरला मस्त बघून मस्त खुडचीवर बसून पॉपकॉर्न खात पिक्चर वगरे बघायचा.
हा आ.
आणि तिथे अडी दोन अडीच तास कसे जातात कळत पण नाइ.
हा.
चांगलाय पण पिक्चर म्हणजे बघायची मज्जा चांगली आहे त्यात. न घेण्यासारखं पण चांगलंय जे चांगले चांगले पिच्चर तेज्यामधून
हो ते आहे म्हणजे घेण्यावर पणाय तर काही लोक बोलतात की पिक्चर बघून व्हायलन्स वगरे वाढतोय. किंवा बाकी गोष्टींचा परिणाम होतोय समाजावर
पण ऍक्च्युली घेण्यासारख्या चांगल्या गोष्टी पण त्यात
आता ते आपल्यावर डिपेंडाय आपण त्या पिक्चरमधून काय चांगलं घेतोय आणि काय वाईट घेतोय नाइ का ते आपल्यावर पणये. आता काय काय जण चांगल्या गोष्टी घेऊन जातात पिक्चर बघून काय काय जण ते वाईट गोष्ट डोक्यात ठेवून तेज्ज काय तरी करतात नाइ का?
हो.
पण पिक्चर म्हणजे पिक्चर मधून अस ज्ञान पण मिळत ना काहीतरी अस आपलं मनोरंजन पण होतं थोडंफार आपल्याला पण काहीतरी ब्रेक रोजच्या कामातून
हो आराम म्हणजे थिएटरला गेलं म्हणजे थोडं आउटिंग वगैरे बाहेर गेलं की फ्रेश वाटतं, रिलॅक्स होत
आणि आपल्याला कळत ना पिक्चर कसं चालतो काय चालतो ती
आणि ते बाहेरच जग सगळं बऱ्याच प्रकारे नॉलेज पण वाढत की एवढी टेक्नॉलॉजी आता डेव्हलप
डेव्हलप झाली आणि नाही का किती तरी आता आधीचे बघण्यात पिक्चर नाही आधीचं थिएटर आणि आत्ताच थिएटर किती फरक आहे त्याच्यामध्ये किती अँडव्हान्स झालंय आता सगळं
हो
चालेल चालेल ठीक आहे.
हो हो चालेल हो मी करते धन्यवाद हो तुमचा नंबर ताई मला मिळेल का?